हो येतोय नमस्कार तुम्हाला माझा आवाज येतोय?
हो येतो येतोय हम्म हम्म.
हा तर, काय नाही ठीक आहे, तुम्ही कसे आहात?
मस्त मजेत ये, हा हा. आज ना, आज आई आलेलीय ना गा गावावरन. मग तिला साडी घ्यायची होती. त दुकानात गेलो होतो आम्ही. सकाळपासून.
हो का? पण ते अधिक महिना त संपलाय ना आता. ते कार्यक्रम करताना अधिक महिन्याचे अजून.
ह ह. नाही अधिक महिन्यात तर मी तिला तेव्हाच घेऊन ठेवली होती. ओटी भरण्यासाठी. पण मग तिचं काही येनच झालं नाही. त्यांची शेती ना घरी. म शेतीमुळे काही काम निघाले. म त्याच्यामुळे तिला लासलगाव जवळ. हम्म. हो. म तिचं काही येण नाही झालं.
हो हो.
मग त्याच्यासाठी दुकानात गेलो होतो मग परत. हम्म, बाकी काय नवीन फिरायला वगैरे कुठे गेलेस सुट्ट्यांमध्ये?
नाही आता सुट्ट्यांमध्ये तर घरीच होतो. आता जायचा प्लॅन चालूये. शिहोरला.
कुठे?
शिहोर.
शिहोर काय तिथे बघण्यासारखं?
बघण्यासारखं महादेवाचं मंदिरे तिथं.
ह ह.
रुद्राक्ष वाटप चालू असताना शिवरात्रीला. आता शिवरात्री पण झाली. म्हणजे महिन्यात महिना तर येतेच शिवरात्री. रुद्राक्ष वाटतात. फिरण्यासारखं पण आहे. उज्जैन आहे. जवळ अजून. उज्जैनला पण बघण्यासारखे भरपूरे तिथ. सगळे महादेवचे. हो छान वाटत. तिथं गेले की, मंदिर मध्ये पण छान वाटतं. शांत पण वाटत. जायला पाहिजे कुठेतरी फिरायला. घरात
हा थोडस. रोजच आपलं तेच रुटीग असत. सकाळी उठा, बनवा स्वयंपाक. ह थोड चेंज. बाजीबा. हम्म हम्म आमचही चालूये. पुढच्या हप्त्यात जायचं. पण मुलींना आता मंदिरात नाही आवडत यायला. मग त्यांचं चाललंय गोव्याला वगैरे असं कुठे
हा जायचं ना घरातले सगळे बोर होऊन जातात.
हम्म हम्म, दोन तीन दिवस जरी गेलं तरी, मग चांगलं वाटतं जरा त्यांना मग.
हो फ्रेश होऊन जाता ना ते पण. शहरात जास्त मुले म्हणजे एकदम कंटाळून जात. त्यांना बोर होऊन जातात ते. खेड्या गावात गावीकडे मस्त मजा असते. कारण की घरात राहातच नाही जास्त. कारण की बाहेर कोणी आले लगेच निघले बाहेर. बसले गप्पा मारले. फिरायला, खेळायला, चांगले असतात ते.
हा त्यांच्या इकडे कसं, आपल्यासारख्या दरवाजे ला बंद नसता. त्यांचे दरवाजे उघडेच असता. त्याच्यामुळे. हम्म. आणि ते अस मोकळ खेळत राहता. अंगणात. बाहेर. तस आपलं म्हणजे कसं, नेलं आपण गार्डन मध्ये थोडस तर. नाही त मग घरातच. असं हम्म हम्म. बाकी हा हा. बाकी काय चाललं नवीन रेसिपी वगैरे काही काय काय बनवता?
घरी गावीकडे तर हेच चालतय ज्वारीची बाट भाकरी अजून अ चपाती
हं हं हं
आ आज अजून पुरणपोळी हे चालू ये आता सध्या
हो का हा आता आांब्याच सीजन ये हूं हूं
सीझन ये ते.
हा हा हा आज काय बनवलं होत.
आज आम्ही उडीदची डाल.
हा हां आज मी हा मी वांगे बटाट्याची भाजी बनवली.
हो का
आज नाश्त्याला नाय बनवलं बाहेर जायचं होत.
हो का
मंग स्वयंपाकच केला डायरेक्ट.
हा गावीकडे गावीकडे पण डायरेक्ट स्वयंपाकच करता. नाश्ता वगैरे नाय कर त ते शेतात जाता ना त्याच्यामुळे लवकर उठ ता ते आणि लई लवकर स्वयंपाक करून घेता आणि त्या शेतात निघून जाता कामाला.
हा एवढा वेळ पण नसतो त्यांना आणि कसं परत जे अ म्हणजे चार एक वाजता परत ते थोडसं कायतरी खाता परत जेवण वगैरे. करता दुपारच्या वेळेला हम्म हम्म हम्म माझ्या आईनं त्यांच्याकडे पण ते लोक क येता ना मंग कामाला शेतात त्यांचं असंच रुटीन असत. हम्म सकाळी डब्बे वगैरे घेऊन आलेले असता. आल्यावर पहिले जेवण करता मग कामाला लागता.
आधीचे आ हो आधीच्या शेतामध्ये तर दहा ला जायचे, आणि तेच पाच सहाला घरी यायचे. आता तसं नाहीये. नाही आत. तय इकडे नाही ये तसं नाहीये कारण की आठला जाता आणि दोन ला घरी येऊन जात ता मंग त्याच्यानंतर आराम करता ते घरी हो ऊन पण खूप पडतोय, ना आता
हम्म हम्म हा अच्छा ते चांगलं ये णा लवकर गेलं का मग दुपारनंतर आराम होतो. हम्म
अकराला ते जेवण करून घेता. मग अजून कामाला लागून जाता. म
हा हां चांगलंय उलटं हम्म तुमचं कसं रुटींग असतं दिवसभर म
आमचं पण तसच ये आम्ही गावाकडचे ये ना
हा हा हां शेतात जावं लागतं का?
नाय मी नाय जात मी घरी जाते कारण की मी शिवण काम म्हणजे, ब्लाऊज वगैरे शिवते ना मम्मीनं ते जाता हो
अस हम्म हम्म क ग हे आपलं कटोरी आणि कुठलं ब्लाउज शिवता अजून
अ प्रिन्स कट हो बॉटनचे साधे ब्लाऊज थ्री फ थ्री टक्स
हा हा हा हां
हो. यश
मी पण शेवती पण मी माझं माझं शेवती फक्त घरी एक
हो हो का?
हम्म
हे बाहेरचे पण येेत माझ्याकडे गावीकडे टाकता ना बाहेरच्या बाया पण
हा हा हां चांगलाय, ना उलटा हम्म हम् किती शिला घेता तुम्ही
आमच्या इकडे ना दीडशे चालू आहे साधा ब्लाउज
साध आणि अस्तरचे
आ अस्तरचेच साधाचे पन्नास देेत.
हो का हां हां हां हां नाही म्हणजे मी नाही घेत बाहेर
हा म्हणजे तुम्ही स्वतःचे शेवता तरी माहीत असेल ना तुम्हाला
हा हा, मग आमची ईथ जास्त हाय, आमची ते प्रिनस कट चेच तीनशे घेता
बाकी?
आणि कटोरीचे दोनशेच्या पुढे,, म्हणजे, कटोरी फक्त,, कटोरी असेल तर दोनशे. आणि नंतर मग गळे वगैरे गळ्याची डिझाईन वगैरे चेंज झाली ना. मग तसे पैसे पण वाढवतात लेस वगैरे बसवायचे असेल तर म लगेच पैसे वाढतात. कारण मीच शिवलत लग्नात हा. ना हा हां हम् आणि साध्याचे शंभर घेता आमचे ते शंभर एकशे वीस एकशे तीस असं. हा हा हा,, तरी किती वेळ लागतोय एक ब्लाउज शिवायला तुम्हाला?
अ, साधा ब्लाऊज अर्धा एक तास लागतो.
हा हा हा,,
आज तर, ते पण अर्धा एक म्हणजे, मोटर आहे ना माझ्या जवळ, च लऽ करवून जात, एक तासात नि घुन जात एक ब्लाऊज, मजे देव सात तरी पण तीन ब्लाऊज काढते. तीन चार.
हा, ग, हम्म हम्, चांगलं आहे ना पण. मग घर बस
हा,, जास्त पण बसले. कि ते हात पाय सगळे दुखतात ना,, मान वगैरे सगळे दुखते मग माझं. म्हणून याच्यामुळे मी जास्त,, हा जास्त बसत नाही म
हा हा, चांगलं आहे ना, मोटर बसवलेली त्याच्यामुळे प
होय, पटपट होऊन जातं, अजून घराचे काम पण असतात.
हा हा, नाही माझं. मी मोटर नै बसवलेली, मी माझं माझं शीवती ना. कधीतरी मग, साडी, साडी घेतली तर, मंग माझं कसं आहे मग, थोडंसं काम आवरायचं, थोडंसं बसायचं, असं करत करत, मला ते एक दिवस लागून जात. दोन दिवस, दोनही दिवस लागत कधी कधी एक ब्लाऊज शिवायला, म्हणजे जस जमेल काम. तस मी, तसच, हम्म, बाहेर टाकायचे तर मग घरात हम्म हम्म, अच्छा, हा हा बाकी मग, माहेर कुठलं तुमचं मग?
माझं लग्न नाही झालंय अजून.
ह का? हा असो, हा ह. हम्म हम्म, म आता काय करतेय. म्हणजे शिक्षण.
अ माझं, मी एफ आय बी ए ला फर्स्ट इयरलाय.
असो, हम्म हम्म.
हो.
ह ह.
मग घरी, बाहेरून घेतलेय मी ऍडमिशन तर, घरी बसून बसून चालूये घरचे काम पण, आणि शिवणकाम पण.
हा हा हा हा. पेपरच्या वेळीला जाती म्हणजे फक्त. हम्म हम्म.
परच्या वेळेस.
चांगलंय ना. हम्म हम्म. आस. माझी मुली मोठीय आता. छोटी बारावीलाय. आणि, मोठी आता लास्ट इयर लाय. तिच लास्ट इयरे आता. हम्म हम्म हम्म. हम् हा हा.
गावीकडे एवढे नाही शिकवता ना मुलींना. लवकर लग्न करून देता.
हा गावाकडे त प, आमच्या इकडे पण पहिले होत तसं. पण आता थोडस कमी झालं. पण मग खिड्यात लवकरच करत, करून टाकतात मुलींचे लग्न. हम्म हम्म. नाही आता त आमच्या इकडे खेड्यात पण मुली खूप शिकायला लागल्या. उलट सीटीतल्या पेक्षा जास्त शिकायला लागल्या.
हो. हा पण, प्रत्येक म्हणजे प्रत्येक नाही शिकवत ना.
हा, सगळेच नाही शिकवत बा. हम्म हम्म, शक्यतो पण मग शिकताच मुली आमच्या इकडे आता. ह हम्म. आणि आम्ही तरी बा, बाहेर पाठवायला घाबरतो. पण खेड्यातल्या मुली, आता कस मुलींना बऱ्याच ठिकाणी फी पण माफ झालीय ना.
हो हो ते पणे. आता शिक्षणाला पण लागतय ना.
हा त्याच्यामुळे मग त्यांना कसं, सरकारकडनं थोडस आधार पण आहे बा. पैसे कमी लागता बाहेर गेल्याव. हम्म हम्म, आणि काही होस्ट ह होस्ट टेल पण असे निघाले का? तीथे पैसे नाही लागत. सरकारने हम्म फ्री झालय. त्याच्यामुळे शिकता मुली. आणि ज्या प्रयत्न करता त्या पुढे जाताच बा अस.
पुढे जाता. हो जाता.
हम्म हम्म. आता माझ्याच आईच्या इथे तो गडी होता ना कामाला. त्याचीच मुल गी इथे आमच्याइथे आता के के वाघ ला शिकते. त ती प्लेसमेंट मधी आली ते तिला आठ लाखाच पॅकेज देत होते. तरी तिने घेतलं नाही.
हो का?
हम्म, तरी पुढे शिकायचंय म्हणे. आता जर मी जॉब लावून गेली तर पुढे शिक्षण राहून जाईल. तिने घेतलं नाही. हम्म म पुढे शिकतीय ती हा पुढे शिकतेय म आता. हम्म हम्म. बाकी मग घरी कोण कोण असत?
कोणीच नाही. भावये, मीये, मम्मीये.
अच्छा हम्म हम्म. एक मिनटहा, एकच मिनट. हा चालेल ठीक आहे, चाल छान वाटलं तुझ्याशी बोलून, ठीक आहे, हा, ठेवत ह्.
ठीक आहे ते, गावी, गावी न कळलं. गावी नाही, गावाकडे